हॅलो नमस्कार मॅडम -
नमस्कार बोला!
तुम्ही फ्री आहे का त्या कार्याच्या टास्क बद्दल तुमच्याशी - तुमच्याशी थोड बोलायच होत दहा मिनिटं - अ मॅडम मी आता तुमच्याशी दैनंदिन - अ दिना आपलं रोज दिनचर्या दैनंदिन विषयावर - बोलणार आहे.
हो बोला -
हा तर आपचा आपला दैनंदिन रोजचा दिवस - अ रोजच दैनंदिन आपल्याला कार्य असतात. सकाळी उठलं म्हण. जे सकाळी उठायचं आपले भरपूर दैनंदिन कार्य असतात. सकाळी लोक उठायचं उठल्यावर ब्रश वगैरे करायचा. मग नंतर आंघोळ वगैरे करायची मग - हा आंघोळ वगैरे झाले की देवपूजा असते आपली अ - देवपूजा आणि मग नंतर अ मुलं असेल आपले - मुलांना शाळेची तयारी करायची त्यांना शाळेत वगैरे पाठवायच च त्याच्यानंतर ऑफिस असत आपण आपल्या कुटुंबामध्ये लेडीज वगैरे असते किंवा जेंट्स असतात किवा मुलं वगैरे कोणी ऑफिस जाणारे असतात मग आपल्याला त्यांच्यासाठी रोज दैनंदिन रोजच त्यांना टिपिन बनवून द्यावा लागतो डब्बा बनवा लागते त्यांचा नाश्ता बनवावा लागतो हो आणि मग हो आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक आपल्याला अ रोजचे आपले हे दैनंदिन काम असतात रोजच डेलीचे ह आणि मग नंतर स्वयं पार्क वगैरे असतो मग जॉबवाले असतात तर दु खर जॉबला वगैरे जावं लागत परत मग सा थोडं रेस्ट वगैरे करून आपण संध्याकाळी अजून चहा वगैरे असतू घरच्यांचा वगैरे सगळ्यांचा चहा पाणी वगैरे झाला किंवा अजून आपल्याला बरीच घरातली कामं असतात दैनंदिनचे रोजचे जस झाडू पोचाा सकाळी झाडू पोचा व करावा लागतो साफसफाई परत संध्याकाळी आपण संध्याकाळच्या आज झाडू मारतो तर झाडू वगैरे मारून स्वच्छ करतो आणि मग परत संध्याकाळचे दिवे लावणीचे काम असतात आपल्या रोजचे दैनंदिन काम असतात हे आपले महिलांची हा हे आ ह हे काम आपले रोज आपल्याला करा चालूच असतात म्हणजे करावच लागतात हो हा मग अ तेच मग सकाळी आपल्या संध्याकाळी दि परत दिवे लावणीचा टाइम मग ते दिवे वगैरे लावल्या जातात मग परत आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा असतो मग परतच स्वयंपाक म बनवलं वगैरे कि आपण मग अ जेवणाचे तयारी ती पण आपल्या रोज करावच लागते हो जेवणाची जेव वगैरे झाले कि मग झोपण्याची तयारी तस ते दैनंदिन जीवनाला आपल्या जीवनाचा एक भागच आहे तो झोपण अ उठणं अ जेवण करणं अंघोळ करणं असं रोजच आपलं दैनंदिन जीवनाचा असा कार्यक्रम म तो अ चालूच असतो तो करावाच लागतो आपल्याला त्याच्याशिवाय आपलं जीवनाच म्हणजेच हे आहे बा अ क ते दैनंदिन रोस काम करावच लागतात आपल्याला ह सगळी त्याच्याशिवाय आपण दैनंदिन कामाशिवाय पण आपण हो त्याच्याशी आप जॉब वगैरे इतरत काम पण करू शकतो आपण दैनंदिन ते पण दैनंदिन कामामध्येच येते मगे हे असं दैनंदिन जीवन म्हणजे अ रो ची दिनचर्याच होऊन जात ती सगळी दैनंदिनचे काम रोज दैनंदिन करावच लागतात ते असं एक पण दिवस आपला जात नाही कि आपल्याला म्हणजे असे ते काम दैनंदिन करावंच लागतात ते
बरोबर
त्याच्याशिवाय म्हणजे जीवन त्याच्या त्याच्यावर पण अवलंबून आपल्या दै दैनंदिन काम करण्यावर असे हो ते जीवना आवश्यकच आहेत दैनंदिन काम आपले रोजचे ते करावेच लागतात अजून तुम्ही काय सांगू शकाल का मॅडम दैनंदिन विषयी
ते जे तुम्ही बोलला तेच बरोबर आहे आणि कस ते दैनंदिन जीवन म्हणलं की आप आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपले वेगवेगळी कामं असतात
वेगवेगळ्या प्रकारची बरोबर तेच हो वेगवेगळ्या प्रकारचे काम करून आपल्याला पूर्ण दैनिक पूर्ण दिवस त्याच्या मध्येच घालावा लागतो आपल्याला हा दैनंदिन दिनचर्या पूर्ण दिवस त्याच्यातच चालला जातो आपला सकाळ होते त्याच्यामध्ये दुपार होते त्याच्यामध्ये अ स रात्रीपर्यंत जे दिवस उगवल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला ते दैनंदिन कार्य करावेच लागत
हम् बरोबर
ह त्याच्याशिवाय मग काही हेच नाही ते कार्य झाल्याशिवाय अ आपलं दिवस पण म्हणजे अ काही हे हा बरोबर
जस उठल्यापासून आपण आंघोळ करत नाश्ता करतो जस की ऑफिसला जातो मुलं शाळेत जातात हे सर्व दैनंदिन जीवनमध्येच आपलं हो
च आपल जातो दैनंदिन जीवनामध्ये काय करतो कस राहतो याच्यावर अवलंबून असत आपलं दैनंदिन जीवन आपलं अं दैनंदिन जीवनामध्ये मग आपण प्रत्येक हार प्रकारचे ह सण वगैरे असं ते पण सेलिब्रेट करतो बडे वगैरे असं सेलिब्रेट करतो दैनंदिन जीवनामध्ये मग कोणच्या ना कोणच्या दैनंदिन दिव दिवसामध्ये कोणाचा ना कोणाचा बडे म्हणा काही सण म्हणा ते पण येतच राहतात
बरोबर
ते पण आपल्याला ते का कार्य करावंच लागतं
बरोबर
काही फंक्शन असलं आपल्याकडे मग ते पण दैनंदिन जीवनाचं अ कार्यच होऊन जात एक मंग तेव्हा अ अ अ स्त्रियांना तर भरपूर अ अ काम अस त्या दैनंदिन जीवनामध्ये अ आप आपले रोजचे स्वयंपाक धुनं पाणी हेच्या सहित पाहुण्यांचं पण आदर सत्कार अ त्यांची अ आपल्या घरात कोणी आजारी असेल त्यांची सेवा करणं हे पण एक ज दिनामध्येच आपल्याला अम हे करावं लागतं आपल्या
बरोबर
हम्म ते मग आजारी लोकांची पण सेवा करावी लागते पाहुण्या आलेल्यांचा पण आदर करावा लागतो त्याच्या सोबतच आपल्याला दैनंदिन जीवनाचे काम चालू ठेवा लागतात सगळे स्वयंपाक झाडू बोत
अच्छा
तेच रोजचे दैनंदिन काम रोज करावच लागतात आपल्याला त किती पण काही म्हटलं तरी आपल्याला सगळी कामं सगळा अ व्यवस्थित हे करून करावच लागतात ते हम्म दैनंदिन कामाची स्त्रियांना खूप हे असते म्हणजे भरपूर स्त्रियांना खूप आवड पण असते कि दैनंदिन रोजचे काम झालेच पाहिजेत असं ते आत्या आवडीने करतातत ते काम दैनंदिन काम त्यांना अ खूप आवड असते काय ते स्तियांना सगळ्या काम व्यवस्थित पार पाडायची व्यवस्थित दैनंदिन कामं रोजच्या रोज करायची
बरोबर
ह त्या कामा मुळच आपलं घर पण अ छान दिसत व्यवस्थित दिसत आपल्या घरातल्या वयस्कर असो लहान मुलं असो असं आपण आपली स्वतःची पण प्रकृती त्या दैनंदिन साफसफाईमुळे दैनंदिन च काम चांगले स्वच्छित मुळे सगळ्यांची प्रकृती सुद्धा व्यवस्थित राहते अ ते दैनंदिन कामावरच सगळं अवलंबून असते आपलं जीवन हम्म जीवनामध्ये दैनंदिन कामं झाल्याशिवाय अ सुरुवात दिवस सुधापासून ते चालू होऊन जातात आपले दैनंदिन कामाचे
बरोबर
काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला पण अस हा म्हणजे चैन पडत नाही बा असं ते काम करावंच लागत
करावच लागतात बरोबर एक काम दैनंदिन जीवनात कामही खूप महत्त्वाचे आहे
हो जीवनात आलं म्हणजे मग ते आपल्याला तेवढ काम करावंच लाग हो त्याच्याशिवाय आ मग आपलं जीवन पण काय तिच्याशिवाय काहीच नाही दैनंदिन काम होणं हेच गरजेचं आहे
हो बरोबर
बोला मॅडम काय सांगत
या जे दैनंदिन जीवनात पण आपण आपल्या प्रकृतीकडे आपल्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे आपण स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे दैनंदिन जीवन आता आपण रोजच काम चालूच असत जसं की सकाळ उठल्यापासून चालूच असतं आपला हात रिकामाही नसतो काही ना काही काही ना काही वर्क चालूच असत आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी अस जबाबदार असत की आपल्याला पार पाडाव लागतात हो तर मग त्याकडे आपण थोडस आपल्या शरीराक कडे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही खूप महत्त्वाची-
हो बरोबर खूप छान ना हो. बरोबर खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही त्याबद्दल -
हो
अजून काही सांगू शकाल का -
तेच जे तुम्ही सांगितलं ते खूप छान सांगितलं समजलं मला-
हो हो ना तेच वाजलं ना तुम्हाला व्यवस्थित -
हो सार समजल -
हम्म - अ त्याच ठीक आहे मॅडम बण हम्म हो -
दारी